हॅलो.. हॅलो.. आवाज येतोय काय??
हा आता यालागलाय. बोल की हा हॅलो आता येतोय आवाज.
आवाज आला??
हां हां आला आता आला.
काय क्लासमध्ये हाय काय तुम्ही??
नाही घरी हाय.
घरी आहे व्हय मला जरा भूगोलचं तेन सांगा की एक्साम हाय माझी.
बरं..
मग जरा रिव्हजन करायचं होतं मग म्हंटलं तुमचा अभ्यास झाला असलं. विचारूया तुम्हाला मला जरासं ठोकोळ ठोकोळ सांगा की.
बरं ठीक आहे आता भूगोलच
म्हणजे ओवर ठरावीक ठराविक तेवढंच सांगा जेवढं तुम्हाला आठवतयं इम्पॉर्टंट हाय तेवढं.
समुद्रकिनाऱ्याची लांबी अपडेट झाल्या माहितीये ना.
नाही मला भूगोल मी केलाच नाही विषय लई जास्त म्हणुन म्हटलं तुम्हाला फोन लावूया. की शॉर्ट नोट्स म्हणजे जरा कायतरी व्हील आता थोडक थोडंफार सांगा.
हम्म थोडफार आता बघ समुद्रकिनाऱ्याची लांबी अपडेट झाल्या. काय वाढल्या आता. बहुतेक पंचाहत्तर सोळा होती आधी आणि आता काहीतरी अ पुढं गेल्या म्हणजे अ त्र्यांशी ब्यांशी असं कायतरी झाल्या.
हा हा हां मी पण थोडं रीड केलेलं आहे. लक्षात हा बरोबर हाय. हां..
ह आणि बाकीच अ हेच सह्याद सह्याद्रीच सगळ्या काय म्हणत्यात त्याला हम्म हे केलय ना तू अ सगळे घाट वगैरे.
हा घाटांचा र तर मला क्वेश्चन येत्यात घाटावरचे मग त्याच्याबद्दल पण जरा माहिती द्या की.
अ आता तुला माहितचय अ ते गांजी ट्रिक एकय माहितीय ना?
नायी ओ
अ, मला पण आता आठवत नाहीये, खरं म्हणजे
मग थोडक्यात थोडक्यात घाट सांगा
नाहीतर एक काम कर की मला तू विचार क्वेशन, मला येत असलं तर मग मी सांगतो
मग मला सूर्यमालेवरची क्वेश्चन सांगता काय सगळ्यात लहान ग्रह सगळ्यात मोठ् टा ग्रह असं काय? पृथ्वी रे त्याबद्दल सांगा मग? मग सूर्यमालेत पृथ्वीच्या जवळ कोणता ग्रह जवळय?
पृथ्वीच्या जवळ, मंगळ
हा आणि मंगळा कोणता लालग्रह म्हणतात ना काहीतरी? लाल
म हा मंगळालाच लाल ग्रह म्हणतात.
हा मंगळाला लाल ग्रह म्हणतात. आणि बुध सगळ्यात छोटाय काय? काय नाहीये
हा बरोबरय, बुध सगळ्यात छोट्या, हा छोटा
हा
ता येणार, बुध जवळ सूर्य माले- - ला पहिला, ग्रह बु्ध
हा, सूर्यमालेतला?
आणि पृथ्वी जुळी बहीण म्हणून शुभग्रहाला ओळखतात
हा
आणि युरेनस युरेनस ला अ- - नाव आहेत अ कुठलं बरं युरेनसची नावं माहितीयत? म्हणजे त्याला कुठलं कुठलं ग्रह म्हणून ओळखतात
अ नायी इतका कदा माझा स्टडी झाला
आरू असं नावयत त्याला, युरेनसला म्हणसला
युरिनेसला हा मग पृथ्वीमालेत आपल्या म्हणजे सूर्यमालेत, सॉरी सुर्य मालेत किती ग्रहयत? आपलं असं एकूण?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
आणि सूर्याच्या जवळ कोण?
सूर्याच्या जवळ बुध, बुध, मंगळ, पृथ्वी, शुक्र त्याच्यानं गुरु, शनी, आणि युरेनस आणि युरेनस नंतर कोणय? नेपच्यून प्लुटो होता तो काढून टाकले, दोन हजार सहाला
हा, हा, बरं बरं मग मला इतिहासच पण थोडंफार सांगता
एवढं करायची गरज नाहीये, इतिहास च बघायला गेलीस तर, म
ताना अ अ ह्याच्यावर आलेला. मंगळाला लाल ग्रह म्हणतात काय कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? असा क्वेशन आलता गेल्या वेळेस
बरं, मंगळच
मंगळ हा आणि भूगोलचा अनीक थोडं सांग
आणि ते
हा साधे साधेचयत
होय, बरोबरय
मग आजून काय सांगताय बाकीचं काय म्हा
अ मालेवर एवढं क्वेश्चन विचारतील असं काय नाहीये. बाकीचं घाट नद्या नद्यांचा उगम
नद्याचं अ पूर्वेकडील वाहणाऱ्या कोणत्या पश्चिमेकडील वाहणाऱ्या कोणत्या
पश्चिमेकडे वाहण्या हा पश्चिमेकडं वाहत्या बरोबर हाय.
नर्मदा आणि तापी आणि हम्म आणि लुप्त नदी कोणती सरस्वती काय
हा सरस्वती लुप्त नदी आहे. खरं आपल्या महाराष्ट्रातली हाय ती जर लुप्त नदी वाळवंटातली वि चारलीस तर कायतरी लोणा काय असं काहीतरी नाव हाय तिजं लोणा काय लोणी लोणी नदी हा बरोबराय
हा आणि अ हेचं सांगा आणि काय सांगता येईल म्हणजे नद्या सगळ्यात महाराष्ट्रातील कुठ हेच्या यमुना नदीचं काय हाय
यमुना नदी यमुना नदी आपल्यात कुटं इत्या भारतातली भारतातली पूर्ण भारताची येणार ती
हा हा हा
आणि दुसरं अ जर बघायचं गेलीस तर सातपुडा पर्वतात नं कुठली नदीचा उगम होतोय.
कोणत्या
हे जाऊदे सातपुडा न बहुतेक
मला ते असं सांगा सातपुडा सातमाळा हरिश्चंद्र बालाघाट ते काय आहे असं जरा
हा उत्तरेकडून दक्षिणेकडचं कर म्हणजे क्रम हाय त्यो. हम्म बरोबर आहेस तू. हा सातमाळा सातपुडा सातपुडा सात सात माळा सातपुडा हरिश्चंद्र बालाघाट.
आणि शंभू महादेव काय.
डोगर रांगा. हा शंभू महादेव डोंगर रांगा सांगली जत मध्ये येत्यात त्या. आणि कोल्हापूरचं डोंगर हाय.
महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी.
महाराष्ट्रातनं गोदावरी.
गोदावरी हम्म गंगा नंतरनं ग गंगा ही सगळ्यात मोठ्ठी हाय ना त्यानंतरनं गोदावरी.
नाही तसं नाहीये तेे तसं नाहीये तेे फक्त द क्षिणेकडची गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखलं जाते.
दक्षिणेकडील गंगा.
हा गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळख आणि गंगाचा उगम गंगाचा उगम कुठं होतोय माहिते तुला ए गोदावरीचा होतोय त्यो गंगाचा उगम अ कुठं होतोय बरं अ काय म्हणतात त्याला गंगोत्री मध्ये होतो बरोबर हाय.
गंगाचा उगम गंगोत्री.
हा आणि गोदावरीच त्र्यंबकेश्वर मध्ये. वाराणसी गंगाघाट. बहुतेक. हा बरोबर आहे की वाराणसी तेन म्हणजे त्या गंगाचा प्रवाह आहे ना. तिथं वाराणसी शहर गंगा नदीवरच वसलेलं हाय.
हं- हं- हं अ गंगोत्री मध्ये होते गंगाचा हे
हं.
काय सांगता येईल भुगालचं तुम्हाला, मला जनगणने संदर्भात सांगता काय थोडंफार.
जनगणना बद्दल जनगणनाबद्दल आठवना झालय खरं म्हणजे, आता रिसेंटल एकोणीसशे एकाहत्तर ला काहीतरी झाली होती.
लॉ लॉर्ड मे होता ना त्याच अ हे
गणना झाली त्यावेेळेला.
म्हणजे फर्स्ट त्यांन सुरुवात केली होती. अठराशे एकाहत्तरला काहीतरी झालती ना.
हा बरोबर आहे. त्यावेेळेला झालं असेल मग, मला लोकसंख्या टॉपिक एवढा मला माहिती नाही. म्हणजे लक्षात नाही आहेे माझ्या.
लोकसंख्या काय, म्हणजे ठोकळ-ठोकळ मला सांगता आल असंत. नाही म्हणजे विचारता आल असत, मग तुमच जे रिव्हिजन तुमच जास्त झालय ते सांगा मग मला. जे माझं झालंय ते मी सांगते तुम्हाला.
हम्म बरं ठीक आहे. अ दुसरं मग हेच विचारतात, कुठल्या नदीवर कुठलं धरण हाय.
कोणत.
क्वेश्चन जर विचारायचं म्हटलं तर, कुठल्या नदीवर कुठली धरणं आहेत किंवा जलाशयांची नावं.
धरणा आणि धरण सॉरी धरण आणि जलाशय सांगा आता मला.
हा धरण जर बघायला गेलीस तर. हम्म, खरं म्हणजे आठवत नाही.
मला जेवढं आठवतय तेवढं सांगतो. कोयना- कोयना धरणाला शिवसागर म्हणतात ना.
शिवसागर हा बरोबर.
आणि पुढचं कारण गेल्या वेळेस धरणांवर क्वेश्चन होता, धरणे न जलाशयावर आणि ह्याच्यावर पण होता. आपलं अ व काय ते प्राणी.
हा अभयारण्य. अभ्यारण्याच्या अभ्यारण्यांच्या वरती.
हा गिरं अभयारण्य कुठ हाय.
गीर गुजरातला गुजरात मध्ये आहे.
गीर गुजरात
हा गिर गुजरात.
आणि चंद्रपूर.
चंद्रपूरमध्ये ताडोबा.
चा चांदोलीचा
चांदोली. अगं कुठं तू न्याल्यास, चांदोली आपल्या इथय सांगलीला. तर कोल्हापूर हा चंद्रपूर तिकड नागपूर चंद्रपूरकड ताडोबा ते पण दोन जिल्ह्याच्या बॉर्ड र मध्येच आहे ताडो तंस बघायला गेल तर बहुतेक नागपूर आणि नागपूरच्या साईडला कोणता जिल्हा आहे? खाली नागपूरच्या खालती आहे कुठला चंद्रपूर आहे नागपूरच्या साईड ला कोणता जिल्हा हाय?
नागपूरच्या साईड ला
जळगाव असं आहेत की ते
हा हा एकूण किती जिल्हे आहेत?
एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण जिल्हे छ
हम् छत्तीस छत्तीस प्रशासकीय विभाग सहा ना
हा प्रशासकीय विभाग सहा आहेत आणि जिल्ले छत्तीस आहेत.
प्रशासकीय विभाग कोणकोणते एक पुणे विभाग तेवढा मला माहित आहे आणि आणि कोणता विध विदर्भ मराठवाडा
हा
आणि कुठला आणि दोन कोणते?
पुणे नाशिक अमरावती
नाशिक अमरावती
हे विभागच आहेत ना प्रशासकीय मी तर एवढं विसरलोय. आठवना झालय खरं बऱ्यापैकी आठवल.
तरी तुम्ही रिव्हजन केलाय की
अगं काहीच नाही मी त्यावेेळेला केलेला अभ्यास आहे वर्ष झालं पुस्तक सुद्धा हातात घेतलं नाहीे.
होय
वर्ष द
चालतय मग मी तुम्हाला आणि करीन कॉल हा
ठीक आहे बघूया चालत मी पण थोडं करून घेतो तोपर्यंत हो होय ठीक आहे चालेल हा ठीक हा बाय.